हॅलो. हॅलो. हॅलो.
हा ताई, येतोय ना आवाज?
हो हो येतोय येतोय.
हा हा.
काय करता?
काही नाही बसलोत आता, चहा पाणी वगैरे झालं.
हो का? स्वयंपाक? हो चहा वगैरे झाला?
हा, नाही स्वयंपाक नाही झालेला अजून.
काय
हा हेच आपलं टास्क कम्प्लीट. करायचं ध्येय आहे माझं. तेच चालू आहे, हम्मं. हम्म म्हणला आज जेवढं होईल तेवढं तरी करावं ना, परत सगळे आपण बिझी राहतोच. शनिवार रविवार तेवढ सुट्टी असते तर ते पण. किती प्रॉब्लेम येतात ना आपल्याला.
हो ना, कधी कधी तर कॉल लागतो आणि तो सेव्ह होऊन जातो.
हो ना आज होत आहे तर म्हणलं. कराव हा.
हो बाकी मग आज संडे होता काय केलं?
काय आहे आज संडेचं? उशिरा उठायचं सगळं लेकरांचं वगैरे आवरायचं उशिरा अ अशात नाही आता फिरायला ते असं जातयेत श्रावण महिन्यात वगैरे महादेवाच्या मंदिरात इकडं आमच्या इकडं जरा अ इथं रामलिंगच महादेवाचं मंदिर आहे जरा प्रसिद्ध आहे ना म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तिथं खूप गर्दी असते हा म्हणजे जवळ पास इथं परळी हा परळीच वगैरे आहे ना मंदिर जवळच जातात असं श्रावण महिन्यात जात आता आम्ही रामलिंगच्या मंदिराते हा तिथं अस उंच ऐकलय का तुम्ही कधी रामलिंग च मंदीर हा हा असं तिथं ना प्रभू रामचंद्रांनी तिथं सीतेच्या जेव्हा होते ना तर तिथल्या जंगलामध्ये आलेले होते मग ते जटायू आणि रावणा युद्ध झालं होत तिथ तर ते जटायू जखमी अवस्थेत ते मध्ये आढळला तिथं हा त्यांना तर मग ते शीतेच्या शोधामध्ये तिथंच राहिले ना आता जवळपास कुठ तरी असेल म्हणून
ह..
तर ते प्रभू श्री रामचंद्रानीच ते अ मंदिरातली जी शिवलिंग आहे ना त्याची स्थापना केलेली आहे तिथं
ह.
हम.. तर तिथं असं म्हणजे खाली दरीमध्ये असं उतरून जावं लागतं आता सध्या पायऱ्या वगैरे बनवल्यात तिथं जर असं खाली उतरून जावं लागत मग मंदिर आहे आणि मंदिरा च्या जवळच ते उंच धबधबा आहे तिथं पाऊस जरी नसेल ना तरी म्हणजे ते पाणी असं अखंड चालू राहत तिथं हा आणि वातावरण खूप असं हिरवळ खूप छान अस आहे तिथ अ म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे ह आणि मूर्ती मंदिरात तर एवढं छान असं प्रसन्न वाटतं ना गेल्या गेल्या अ खूप छान आहे ते
श्रावणात मग भरपूर गर्दी राहत असेल तिथे
दोन महिन्यामध्ये खूप गर्दी राहते तिथं जर थोडा उशीर झाला आपल्याला घरून वगैरे जायला तर तिथं म्हणजे दर्शन सुद्धा असं लोक काही जण असं बाहेरूनच घेतात
हो ना बर..
हा खूप हा सोमवारी खूप गर्दी राहते तिथे आणि सोमवारी म्हणण्यापेक्षा अ रविवारी पण जास्त लोक जातात कारण रविवारी आपल्याला अ सुट्टी सुट्टी असते ना सोमवारी असं शाळा वगैरे आपल्या चालू असतात त्याच्यामुळ मग असे बरेच नोकरदार तर लोक आपल्या आपल्या आता तर आपले सगळ्यांचे वाहनं निघालेत ना तर रविवारी खूप जास्त गर्दी असते, आणि सोमवारी पण तेवढीच भाविक भक्त असतात तिथं. म्हणजे आता दुकानं वगैरे बरेच तिथं म्हणजे खूप प्रोग्रेस. झालेली आहे. आता रोड पण ह रोड पण झालेला आहे पहिला कसा- चा रस्ता होता असा, तर आता चांगला पक्का ह पक्का रस्ता केलेला आहे. असं पायऱ्या, पायऱ्यानी उतराव लागतं तिथं माकडं वगैरे खूप म्हणजे भाविकांना- असं परेशान करतात खाण्यासाठी ना त्यांना पण असं वर्षभर जास्त नसेल ना तिथं कुणी जास्तीचं-
ह
आता डोंगर दऱ्या खूप म्हणजे, वातावरण खूप छान आहे. टेकड्या वगैरेचा मस्त आहे ह भाविक खूप- लांबुन येतात लोक तिथं.
वरती चढून जावं लागतं का किल्ल्यासारखं आहे का?
अ खाली असं खाली उतरावं लागतं थोडसं, डोंगराळ भाग आहे ना तिकडं - चालेल. पहिले जंगल होत तिथ ह तर तिथ काही दिस- वगैरे नव्हत पहिलं जायला पण लोकं भ्यायची ना, पण आता वरवरर कसं प्रोग्रेस होतय ना. त्या वाहत्या त्या ता धार्मिक ठिकाण कसं धार्मिक स्थळ म्हणलं की थोडं- अं चांगलं करतात तिथं. हम् म्हणजे भाविकाच्या सोयीसाठी वगैरे हा तिथं देस- तेच पण तिथं राहिलेली ते थोडंसं - म्हणजे कसं हो ते गुफासारखं असायचं ना पहिलं तर- ते तस आहे सीतामाता तिथ राहिलेल्या. म्हणजे तिथं असं आहे. कि सीता मातेचं रूप घेऊन जेव्हा प्रभू रामचंद्र शोधत होते. तर वर वरतून आता ते जंगलातून शोधत होते ना, तर वरतून महादेव पार्वती- ते ते बघितलं तर त्यांनी, मग ते पार्वती मातेनं रूप घेतलं तिथं अ- ही सीता आहे म्हणून तर मग- अ रामचंद प्रभू रामचंद्रांनी ओळखलं आई तू काय वेगळी- का म्हणले असं हे करायला मग तेव्हा असं ओळखलं तर लगेच पार्वती माता तिथं- शिळा पण आहेत शिळा झाल्या- लगेच त्यांनी ओळखलं की हा म्हनजे -
ह तिथे पण पूजा करत असतील?
हो पूजा करतात. एकदम समोरच आहे असं आणि त्याच्याजवळच मग- ते शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. शिवलंग शिवलिंग पण खूप मोठा आहे. छान असं एकदम- असं मंदिर जुन्या काळातलं आहे ना, खूप प्रसन्न वाटतं तिथं बघायला.
भरपूर म्हणजे बाहेरचे पण लोक येत असतील ना तिथे?
अ बाहेरचे पण लोक येतात.
हो श्रावणात शंकराच्या मंदिरात श्रावण- मध्ये भरपूर गर्दीच असते कुठेही पण.
राहते हो तुमच्या जवळ- अ सं आहे का, असं शिवलिंग शिवाचं मंदिर?
अ नाही नाही एवढं प्रसिद्ध नाही, पण मग असं स्थापना केलेली आहे. गावामध्ये आहे आमच्या इथं.
हा होय. हो आमच्या गा हो आमच्या गावी. पण आहे, नदीच्या.. किनारीच आहे. एक हा, आमच्या तिथं मांजरा नदी म्हणून आहे. नंतर तिथं आहे, हं. स्थापन केलेली, रामचंद्र प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेलं आहे. ते पण, हा धर हा, म्हणजे स्वयंभू आहे ते मंदिर हो. आणि पावसाळ्यामध्ये, तर असं म्हणजे पाण्यामध्ये जात ते. मंदिर असं थोडसं, हम्म. हे एका बाजूनं मग जिथून रस्ता आहे, मग तिथून म्हणजे दर्शन घ्यायला जातात मध्ये. कसं श्रावण महिना असा थोडा धार्मिकच आ हे ना सगळे जास्तीचे सण, श्रावण महिन्यामध्ये.
श्रावण महिन्यातच असतात सर्व. कृष्ण जन्माष्टमी, भरपूर सण असता, म्हणजे त्याच महिन्याचे जास्त असता सण.
हो, पवित्र महिनाच आहे ना, श्रावण आणि आपण पण कसं एकदम श्रद्धेनं, आपल्यात म्हणजे धार्मिक भावनेनंच करत असतो ना, सोमवार कुठला पण उपवास. म्हणजे अम्म् भक्तिमय वातावरण असतं म्हणायचं. श्रावण महिन्यामध्ये बरेच जण श्रावण महिन्यामध्ये ते शिवलीलामृत पोथी आहे ना तर त्याचं, पारायण पण करतात बघा सोमवारी. एक किंवा असं सात दिवसाचं, सात-सात दिवसाचं पारायण करतात. आमच्या
महिन्यात म्हणजे जेवढी भक्ती होईल तेवढी करता
करतात, हा. आम्ही पण इथं मंदिरात जाऊन मग ते पारायण वगैरे करतात. सात दिवसाचं करतोत, हम्म. मैत्रिणी मैत्रिणी मिळून जायचं.
हो ना?
हा, मग आपले आपले ग्रंथ जरी आपल्याकडे नसलं तरी असं गावाकडं कसं असतं की, आमच्याकडं आहे बाई काही घरात राहून तरी काय करायचं त्यात. मग जा घेऊन तुला वाचायचंय तर, हा. मग ते त्यांच ग्रंथ थ घेऊन यायचा, सात दिवस ते वाचायचं तिथं आमच्या मंदिर रा मध्ये ना पहिलं एक महाराज असायचे अं म म्हणजे आता हे गोसावी आहेत एक पण पहिलं ते महाराज असायचे मग त्यांना एक नारळ द्यायचा, ज्यांची पोथी आणली मग नं तर आम्हीच घरी घेऊन आलोत. पण पहिल्या पहिल्या आपल्याला एवढं माहिती नसतं ना.
नाही नाही.
मग ते आपण ह्याची त्याची आणतो. मग त्यांना एक नारळ द्यायचा, त्यांच तसंच घ्यायचं नाही आपण वाचायला पुस्तक. देवाचं कशाला तसंच वाचायचं म्हणजे असं म्हणजे हा.
पण आता कुठेही देवदर्शनाला गेल्यानंतर मंग, पुस्तक घेऊन टाकतो आपण.
हा. पहिलं आपल्याला जास्त माहिती नसायचं इकडं-तिकडं, आता मग फिरण्याच्या निमित्तानं. होतं बाबा, हे पुस्तक नाही आपल्याला लागत. श्रावण महिन्यात कुणाला माग. बघायचं अजून, मग आपण आपलं घेऊन येतो. असं होतं ना?
हो.
हम्म, कुणी कुणी घरी पण कर तर आपल्या ज्यांना मंदिरात वगैरे जाणं होत नाही, तर ते रात्री वगैरे पण करतात. ना, असं सकाळी किंवा रात्री, जसा वेळ मिळेल तसं.
हो.
तुम्ही केलंय का कधी?
मी शिवलेलं अमृताचं एकच, म्हणजे एकच वेळेस वाचलेलं आहे.
हा हा हा.
आता भरपूर वर्षं झाले, चार-पाच वर्षं, दहा एक वर्षं झाले असतील कदाचित.
ते महाशिवरात्रीच्या वेळेस वाचलं असेल मग.
अहो, श्रावणातच वाचलेलं मी. मी आता भगवद्गीता त्या ते वाचत असते श्रावणामध्ये. भगवद्गीतेचं पण पारायण करताना ते करते मग मी.
हा, मी लग्नाच्या अगोदर खूप पारायण करायचे, त्याच मंदिरात आमच्या. म्हणजे गावातून तसं लांब आहे, पण सगळ्या मिळून जायचं, मैत्रिणी वगैरे. आता सध्या कुठे होतं ना, सगळ्या लेकरांची शाळा वगैरे, हे आपलं पण रुटीन असतं. तरी घरी जेवढं होईल तेवढं श्रावण महिन्यामध्ये थोडंफार करते तसं. आपल्याला होईल तस.
हो, मग घरी पूजा केली तरी काही देव सगळीकडेच असतो.
हो ना, छान वाटलं ताई, तुमच्याशी. बोलून हो. बोलूयात नंतर अजून, हो. ठीक आहे.